ह.
हॅलो? हा बोला मॅडम
हा काय चाललंय?
आत्ता आवरलं सगळं.
होय काय?
हा तुम. आवरलं स्वयपाक
होय. चालूय थोडं थोडं थोडं आवरलं थोडस आज संडे आहेत. त्याच्यामुळें थोडंस एक्स. त्याला कामं पण लागली. हम्.
हा हा. मग?
हम्म. ह्म्म. ठीक आहे तुम्हाला अं दिवाळीबद्दल थोड वाईट क केल च हा
दिवाळी दिवाळी मोठा सण आहे खूप सगळीकडं छान असे साजरे केले जाते तशीच की फराळाचं लक्ष्मीपूजन म्हशी मोठ्यानं आणि पाडवा भाऊबिज
बरं
हे सगळं छान पण साजरे केले जातय
ठीक आहे घरी काय काय बनवतायत किंवा बाहेरून आण मग हा घरी बनवताय की बाहेरून आणतय मग हा घरी बनवताय काय?
हा. होय सगळे पदार्थ घरीच बनवतोय.
होय काय?
ला हा. की तो असा आता एक दोन वर्ष झालं फक्त लाडू थोडं बाहेर जायला लाव हो आम्ही बाकी शंकरपाळी, चिवडा, चकल्या हा ते जास्त वेळ पण लागतोय आणि तेवढं होत पण नाही नी मुलं लहान असल्यामुळे. बाकीच सगळं करतोय घरीच. करंजा, चकली, शंकरपाळी, चिवडा, लाडू, अनारसे शक्यतो करून बाहेरचेच आणतो आम्ही.
हा. काय झालं? हा.
मला तुम्हाला एक विचारत होत? हॅलो.
हा वि
आज माझ्या मुलाच्या अमॅथस ची परीक्षा होती.
बरं हा.
ह प कसला घातला ना त्याला परीक्षा होती पुण्या पुण्याला होती पहाटे पहाटे गेलेलेत हा पुण्याला होती.
हा, हा, हा
हा मग आता शाळेला चाल तेल घाली म
अरे वा वा! कॉंग्रॅच्युलेशन.
हा. थँक य्यू, थँक यू.
कितवा नंबर बसला? अ ग म्हणजे चॅम्पियन म्हणजे म्हणजे हे फक्त कॅटेगरी असते की नंबर अस अस
नाही. पहिला सुपर चॅमपियन नंतर चॅमपियन असं असतं. त्याच्यानंतर ना फर्स्ट, सेकंड थोडं असं. नंबर असतात.
बरं असं असतय काय होय काय मग त्या पन झाला काय तो खूप छान खूप छान व्हेरी व्हेरी कॉंग्रेच्युलेशन
कोर्स वला अजून आता पुढं काय शिकायचं वगैरे अस का म्हणजे तुम्ही गायडन्स दिला तर बर होईल ना
आठवीला आहे न तू आता म्हणजे
हा आत आठवीला जाणार
आठवीला जानार म्हणजे सातवी त्याची कंप्लीट आहे स्कॉलरशिपला बसला का तो होय काय बरं आणि आता आठवीला एन एम एम एस ससेल किमाग
हा त्याला बसला
हा एनम एम एसचा आता आता क्लास चा चालू झालेत की काय अजून व्हायचे आहेत अभ्यासात कसा आहे तू मग
हाय व्यवस्थित आहे तो अभ्यासात
व्यवस्थित आहे बर म्हणजे अ म्हणजे अ अभ्यासात कसा आहे म्हणजे तो अभ्या करतोय का हा महत्वाचा
हा करचोय करत
म्हणजे मुलं असतात हुशार असतात. परंतु अभ्यासाला कंटाळा करतात.
अ हा नाही असं नाही आहे त तो हुशार पण हाय आणि तो त्याचा त्याचा अभ्यास वेळ काळजीने त तू स्वतः करतोय करून त्याच्या अस मागे मागे लागायला लाग नाही की बाबा कर कर अस.
बर हा म्हणजे आपला पण अभ्यास करतो. ते
हा
हा चांगलं की आता एन एम एम एस ला बसवा त्याला आणि पाहिजे तर एक्स्ट्रा क्लास‌ फोन लावा खालती मध्ये शाळेत घेत असली तरी पण कनी एक्स्ट्रा क्लास लावला कणी, एक शेड्यूल बनते मुलां म्हणजे त्यांना वेगळं काय करायला वेळ मिणार नाही. फक्त तेच डोक्यात असे जर आपल्याला आपण त्यां वेळ दिला एक थोडा जर एक दोन त दिलाकणी त्यांचं डोकं कुठं कुठं तर पळते.
हा हे बरोबर आहे बरोबर आहे तुमच.
बाहेर मुलांच्या तर जात खेळायला, मग ते अभ्यास राहायला बाजूला आणि हा गुंतवून ठेवून ठेवायला पाहिजे. एक शेड्युल बनवायला पाहिजे. आठवीला तर आत्तापासून त्याची काळजी घ्यायला लागणार. कारण आठवीलाच मुलांची शिंग फुट तर आपण पण त्यातनच गेलोय
होय होय बरोबर आहे की हा
त्याच्यामुळं आत्ताच आत्तापासूनच त्याला गुंतवून ठेवायला पाहिजे. क्लासेस म लावायचेच आपले थोडे पैसे खर्च झाले
होदेत हा नाही दोन तिघान चौकशी केली आहे. हा. पण तो स्वतःच काय म्हंटला की शाळेत चांगलं शिकवायच चालू आहेत क्लासेस
नाहीे असू दे की मग शाळेमध्ये शाळेच्या वेळेत शिकवतात की ए श वेगळ्या वेळेमध्ये शिकवलं जाते.
वेगळ्या वेळेमध्ये एक्स्ट्रा क्लासेस घेतात म्हणजे आता आता शाळा सुरु व्हायाची होती ना सुट्टी होती त्याच्यामुळं नऊ ते अ घेत होतेत, आता उद्यापासून शाळा सुर होणार आहे म्हटलं ते नऊ ते अकरा दोन तास घेणार आणि अकरा ते पाच करत शाळेच रुटीन सुरू.
म्हणजे नऊ वाजल्यापासून तर तो सुरू होणार. असच आहे ना हा आता सेमीला आहे का तो मराठी मीडियमला आहे? सेमीला आहे कि मराठी मीडियम मध्ये आहे? मरा ठी मीडयमला आहे ना बरं ठीक आहे हा. आ आता ते सेमीची आहे काय त्याची सोया आहे काय शाळेमध्ये? आता ज्या शाळेमध्ये आहे तो त्यामध्ये सेमी शिकवल जातय का? म तुम्ही सेमीचा का त्याला म्हणजे हे केला मी सेमीला कसं
ते त्यावेेळेला लक्षात आलं नाही हो पाचवीत असताना. पाचवीत असताना लक्षातात नाही आणि त्याचा त्याच्याबरोबरचे सगळे मित्र मराठी मिडियमलाच बसले मग तो एक टा नाही बसत म्हंटला असं झाला आणि त्या वेळेला समज जवळयाला कोण नव्हतो ना त्याच्यामुळे आणि आता एवढे वर्ष गेल्यात त्याला मी म्हटलं ह्या वर्षी तर तो सेमीला बसतोस का तर नाही म्हटलं आता माझे सगळे मित्र इकडे आहेत मी इकडेच बसणार. असं तसं झालय म्हणजे चुकी थोडी आमचीच झाल्या पाचवीत घालतानाच लक्ष द्यायला पाहिजे होतं त्याच्याकडं
हा असं काही नसते तुम्ही आता आठ वील मध्ये पण त्याला बदलू शकतायसा. असं पाचवीला घातलं नाही म आठवीला येणार नाही असं काय नाही आहे. हा. तर अभ्यास करत असला म्हणजे त्यात नाही मित्र असू देत कसा कसं आहे माहित आहे का मुलं जर अभ्यासत हुशार असले ना सेमीचा जरा इम्पॅक्ट वेगळा पडतय आणि मराठी मिडियमचा जरा इम्पॅक्ट वेगळा पडतय मराठी मिडीयमला एवढं म्हणजे आता शाळेत पण कसं झालय शिक्षकांना भरपूर लोड असतोय शिक कौन सोडून बाकीच्या गोष्टी त्यांना त्या भरपूर होत असतात आपण शाळेला पाठवतोय होय परंतु त्यांच पण एवढ वर्कलोड अस शिकवण सोडून त्यांना बाकी बाकीच्या गोष्टी मीटिंग अटेंड कराय लागतात बाकी आणि शासनान काहीतरी नवीन नवीन काहीतरी काढल तर त्यांना अटेंड करायला लागते त्यांना रिपोर्ट करायला लागत ह्या गोष्टी भरपूर असतात
हा हा म्हणजे त्याच शिकवण कमी दुसरेच उद्योग जास्त
तर त्या गोष्टी ते असतात जास्त ते काही त्यांनी दाखवून देत नाही परंतु असतात हे आणि मराठी
होय होय बरोबर आहे हा हा हा ते निवडणूका वगैरे आल्या की सगळी काम त्यांच्याकडेच असतात की जनगणना त मग
काय तर जनगणची काम त्यांच्याकडे दिल्यात ती काय फिरत्यात व वर्ग ऑफ ठेवतात जनगसाठी जातात बाकी आणि सर्वे असतो तो त्यांनी करतातच हा मग शाळा काय फक्त आता अस झालय कि शाळेच शाळेत पाठवा लागले अकरा ते पाच आपलं मन चाललंय एवढंच झालं आणि बाकीच्या गोष्टी कमी झालं असं झा मग त्यामुळे आपणच थोडस अ लक्ष देऊन आणि आता आठवीच जरा वर्ष महत्वाचच असत मुलींचा ेा मुलां जास् लक्ष आताच्या म्हणजे काळात एवढं हे झालं की मुलींच्या पेक्षा मुलांना जास्त लक्ष द्यायला लागते कारण मोबाईल हे त्या गोष्टी आल्यात म मोबाईलमुळे एवढं कॉलेज गेन करायला लागलंत की आपल्याला जेवढं समजत नव्हत तेवढं त्यांना समजायला लागलं
हो बरोबर आहे की म्हणजे जेवढ्या चांगल्या गोष्टी तेवढ्या वाईट गोष्टी पण असतात
आणि ते अ ते तेच व्हायला लागलेय त्याच्यासाठी पणच काय कयला पाहिजे त्यांचा शेड्यू करायलाहिजे सकाळी सहा वाजल्यापासून किंवा सात वाजल्यापासून त्यांच क्लासेस आणि शाळा ह्यातच दिवस जायला पाहिजे. संध्याकाळी एवढं दमायला पाहिजे. कि जेवन फक्त झोपायला पाहिजे. साडेसातत
ह हा बरोबर आहे म्हणजे त्यांच्या प नकळत आपण असं सगळं सेटिंग करायला पाहिजे.
त्यांना
तेच क बरोब म्हणजे गुंतणच शेवाच त्यातलं त्यात त्यातलं त्यातच असत. हा नाही बरोबर आहे तुमचं पटलं मला हे. थोडा जरी वेळ मिळाला की लगेच ते डोक्यात जाते दिवसभराात
होय आणि त्यातच अस तर मग ण आठवीला आहे तर आठवी नववी दहावी त्या दहावीला चांगलं. पंच्याण्णव नव्व नव्वद पंच्याण्णव टक्क्याच्या पर्यंत जाऊ शकते म आतापासून जर तयारी केली तर एकदम दहावीला जर म्हटला तुम्ही आता तू क्लास लगा आणि मला नन्वद टक्के नाही होणार आत्तापासून आठवी पासून सुरुवात करायला पाहिजे असं आहे. अच्छा. ठीक आहे चालेल. मग चालेल तुम्ही बघा थोडस विचार करा. आणि बघ मग
चालतय ठेवु.
ठीक आहे हा हा चालेल हो चालेल ठीक आहे.